ओक.
सई
हो. नमस्कार म्हटलं झालं चहा पाणी वगैरे.
हो. हो. हो. चहा पाणी पाच वाजताच आता स्वयंपाकाची तयारी.
हो. ना ह अच्छा हो स्वयंपाकामध्ये बघा ना लागणारा कडी पत्ता किती गुणकारी आहे. पण त्याला सगळे जणताटातून बाहेर काढून ठेवतात.
कशाला.
कडीपत्त्याला
हो. हो. हो. हो. ते तर आहे. हो तो तर आपण चोकून बाजूला ठेवतो.
हो. आणि तो म्हणजे सगळ्या हच्यासाठी तो गुणकारी आहे.
हो. हो. केसांसाठी वगैरे तर खूप छान आहे. मग आत्ताशी लोक थोडस माहिती व्हायला लागलं. तेव्हा चावून खायला लागलेत.
हो. बरोबर आहे. नाहीतर ते असे प्रत्येक जण फक्त टेस्ट साठी टाकायचे. आणि त्याला काढून ठेवायचे.
काढून ठेवायचे हो त्याचे फायदे आता तसे कळेल.
कळायला लागलेले सगळे कस जेव्हा असतं तेव्हा त्याचं महत्त्व नसतं असं.
गळतीसाठी वगैरे खूप छान.
हो. हो. तेच ना प्रत्येक भाजी जरी टाकला. तरी असं. नाही वाज छान वास पण येतो. आणि खायला पण टेस्टी लागते. हो आपण पण आता सांगतोय. पण आपण पण ताटातून काडुन ठेवणार.
हम्म.
हो तेस
हो हो हो हो हो बरोबर पण जुनी जुनी लोक इत नाही म्हणायच. अजून येईल. रेसिपी मला सगळं स्वयपाक म्हटलं तरी सगळंच आवडतो. करून घालायला मला फार आवडते. आणि नवीन नवीन ट्राय करायला आवडत.
हा ना. अच्छा अच्छा मग तुम्ही पावभाजी कशी बनवतात आहो?
हा पावभाजी आता प्रमाणासहित सांगू का कसं सांगू? प्रमाण तर नाही घरच्या व्यक्तीनुसार
म्हणजे आपण कशी फॅमिली आपण बनतो ना. खठं जास्त बनवत म्हणजे फॅमिलीतले आपले जेवढ व्यक्ती ह तस वगैरे म्हणजे एखाद्याला जर कधी फ्लावर नसली आवड तर कशी बनवायची असं मला विचारायचं होतं.
सगळ्याच भाज्या घेते काय सगळ्याच भाज्या घेते फ्लावर घेत फ्लावर, शिमला मिर्ची, बटाटा हा परत अ मटार हा मटार घेते आणि मग काय आप आपण काय कलर वगैरे नाही पण आजकाल मुलांना बाहेरच्या सारखं कलर हवं असंत त्या कलर साठी मी बीट वापरते.
अच्छा, बीट म्हणजे काय मग किसून घेतात का कसं? अ
शिजायलाच टाकायचं.
म्हणजे रेड कलर एकदम तयार होत
हा रेड म्हणजे मुलांना हो अस आपल्या घरात आपण कमी मसाल्याच खातो. त्यानां तस नको असतो त्यांना बाहेरच्या सारखं हंव अंसतं ना मग बाहेरच्या सारखं करायला गेलं तर त्यात मग रेड मिरची पावडर पण खूप जास्त येती मग तिच्यात पण कलर असतो मग ते पण नको वाट म नॅचरल करल बीटनी छान येतो. अगदी भाजी सगळ्या भाज्या स्वच्छ फ्लावर, मटार, बटाटा- आणि शिमला मिरची- हे सगळं कापून घ्यायचं स्वच्छ धुऊून घ्यायचं आणि शिजत घालायचं. शिजताना थोडस एक चमचा तूप घालायचं तूप घालायचं आणि किसलेला हो, बिट त्यात टाकून द्यायचा आणि चार शिट्टया घ्यायच्या मोस्टली.
हो का पण म ते आपण तूप टाकताना थोडं टेस्ट मध्ये चेंज नाही होत का?
नाही नाय नाय उलट छान लागत.
हो कां म्हणजे मी कधी तूप टाकून नाय केले ना
हो हो नाय तूप मला तर मोस्तली तूप आवडतं म्हणजे आपण बघा पावाला बटर मी बटर पण नाही लावत ताई डायरेक्ट तूपच लावते घरी बनवलेलं तूप, कारण ती बटरची टेस्ट नाही आवडत. मला तरी नाही आवडत ती खारट खारट लागते आणि काय चव पण नस
खारट लागते बरोबरये
हा म त्याच्यापेक्षा न हा मग त्याच्यापेक्षा आपलं तूप लावलं तर सगळ्यात बेस्ट छान पाव भाजून निघतात. हा म त्यात हा म मी तेच करते आणि म शिजून घेते छानपैकी चार शिट्या काढून म मस्तपैकी मस्ट करायची तिला काहीच दिसलं नाय पाहिजे तिज्यात एवढी मस्श करून टाकायची आणि म दोन टोमॅटो उ उकडून घ्यायचे आणि त्याची साली आणि बिया काढून घ्यायच्या आणि म ते मिक्सरला- आं लसूण आलं आणि ते टॉमॅटो ते बारीक करून घ्यायचे. हं म कांदा- फोडणीला टाकायचा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. म त्याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेवी टाकून द्यायची. ती झाल्यानंतर पावभाजी मसाला हळद तुमचां घरचा मसाले वगैरे ते टाकायचे. आणि म मॅश केलेली भाजी टाकायची हो हो हो तुम च्या आवडीनुसार तिखट वगैरे कसं अ हो आणि बाकी म तुम्ही काय अगोदरच बीट टाकलेलं असतं त्याच्यामुळे ऑलरेडी तुम्हाला लाल मिरची पावडर काश्मीरी वगैरे काय गरजच नसती. त्याची कलर येत तो आणि फक्त तिखटासाठी तुम्ही म घरगुती मसाले युज करू शकता तेवढेच
अच्छा अच्छा
हा
आणि तो पावाला इकडे तूप लावून घ्यायचं गरम गरम गरम पाव गरम करतानी म्हटलं पाव गरम करताना इकड म्हटलं गरम गरम तू पाणी शेकून थोडासा कांदा वगैरे बारी म
हो हो हो हो कांदा कापून घ्यायचा लिंबू कोथंबिरे कापून घ्यायचं आणि भाजीला उकळी पर्यंत पाव भाजून मग गरमागरम सगळ्यांना वाढायचं मग आजकाल मुलांना त्याच्यामध्ये चीज चीज आवडतं मुलांना चीज पाऊभजी म्हणजे त्यात किसनचीज कोती मी थोडस गार्निश केलं का मग त्यांना दिसाय ना आली टेस्ट पेक्षा त्यांच्या डोळ्याला छान वाटलं पाहिजे
ते खाऊन घेतील
खाऊन घेतील हो हो हो त्यांना बाहेरच कसं बाहेरचं अ्रॅक्शन असत ना ते दिसायला सुंदर असत पण जान असती म्हले आपलाही आठठास तसाच असतो ते दिस नाही देखणंही दिसलं पाहिजे
पाहिजे हो बरोबर आहे ते आणि च्याऐवजी म आपण पनीर पण खिसू शकतो काय हरकत नाही त्याच्यात थोडस हलकस
पनीर पन खीसु शकतो हो हो अगड़ी म्हणजे चीज नको सेल तर तर पनीर पण होऊ शकत थोडस
हो पनीर तर छान दिसेल म्हणजे हा चालते ना हो
परतून हा परतून घ्यायच फक्त कच्च खाण्यापेक्षा परतून घेतलं थोडं आणि नंतर ते सलं तरी होऊ शकत हा म्हणजे गुलाबी पर्यंत ते घ लं तर होऊन जात
हा म्हणजे कचवटल्यार लागण्यापेक्षा असं
हो हो हो हो आणि मग बाहेरची आता खायची इच्छा नव्हत मॅडम एवढं केल्यानंतर घरची खूप छान लागते बाहेर नको वाटते
एक वेळेस मुलं म्हणतील बाहेर नको पण आपण घरी बनवूया
हा भरी आणि घरी पोटभर पण आणि हायजेनिक पण
हो ते तर आहेच ते आपल्याला बाहेर अस दिसत ते बटाटे अस ठेव राह शिमला मिरची फक्त ते दिसत आपल्या डोळ्या हिरव पांढर म्हणजे
कशाचीच टेस्ट नसती कशाचीच नसती त्या भाजी म तुम्ही बाहेरची भाजी कलर असतो कलर आणि मला वाटत फक्त टमॅटो आणि बटाटे ची ग्रेवी आणि
बटाट्याच त्यात बटाटे आणि टमॅटोचाच मारा केलेला असत
हो बाकी म्हणजे भाज्या भाज्या तर कुठे काही दिसतच नाही बिल कुल दिसत नित्या भाझ्या त्याच्यामध्ये हो
हॉटेलमध्ये केले की त्यांच्या चित्रामध्ये ते दाखवतात की सगळं काही आहे असं
हो हो हो हो पण ऍक्च्युअली तर काय नसतच त्यात
आपण त्याला तसं काही नसतं हो आपण तरी घरी घेणे ते नाही असं म्हणजे छान पैकी आपण करतो कि चवय लागायला पाहिजे दिसायलाही छान आपला हा टास असतो कि म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र यायला
म्हणून आपण म तच तर मग होती छान तुम्ही कशी करता ह्याच पद्धतीत का काय वेगळी पद्धत वापरता
नाही मी पण सेवच करते फ्लावर वगैरे बटाटा आहे ना फक्त जे तुम्ही सांगितलंय ना हि जिथं टमाटे तुम्ही वापून घेतात ना मी वापून नाही केेले मी टमाटे आणि कांद्याची ग्रेव्ही करून घेतली आणि ती टाकते बाकी सेम प्रोसिजर हो मग तशीच करते अ हो हो कांदा पण मिक्सरला कच्चा आपण मग तेलामध्ये त्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं म्हणजे त्याचा जो कचवट पण आहे ना तो निघून जातो तो चांगला टं
हा हा हा हा हा हा
तो छान तडला की मग काही नाही राहता असं.
हा हा ह मग हो हो हो हो हो मी डायरेक्ट कापूनच टाकते आणि टॉमॅटो फक्त उकडून घेऊन मग त्याची साल काढून म ते बारीक करते. हा कांद्याची नाही ग्रेवी म्हणत नंतर मग कांदा नाही कांदा तसाच परतून घेते.
हो ना ह तेच म्हणून विचारलं प्रत्येकाची थोडीशी पद्धत वेगळी तशी मग करायला काही हरकत नाही आपल्याला ह एकादया वेळे की कांदा कापून पण घेतात. जिथं ग्रेव करतात तिथं कापून घ्यायला काय हरकत नाही. आणि मी बीट कधी टाकत नव्हते पण बीट आता नेक्स्ट टाईम नक्की. टाके लाडी सांखर सांगेल तुम्हाला कि कशी झाली होती म्हणून अस
हो कलर तर खूप सुंदर येत होता एक कलर छान येतो बीटनी
हो ना असं आपण जरी पी कापलं आणि पाण्यात जरी ठेवलं तर त्याचा कलर दोन मिनिटात लाल होतो ना म्हणजे ज्यूस वगैरे करायचं राहिलं, तर ज्यूस करायचं राहिलं ते तर किती? एकदम लाल उघत होती.
लाल होऊन जातो हो मग त्याच्यामुळे मग ते भाजीला कलर येण्यासाठी ठीक आहे ऑप्शन चांगले आहे. हम्म
आणि बीट खाणं पण तेस असं इतर वेळेस खाणं नाही होत बीट
नाही इतर वेस मुलं बिलकुल खात नाही त्याचा थोडासा उग्रवास येत. ना त्याच्यामु कि कोशिंबी मध्ये परी टाकून द तरी नको असतो त्यांना ते. बाकी केव काकडी गजर खातात पण बीट टाळतातच
बीट नाही. ते बूट बीट जाण वेगळं असते त्याच्यात निंबू जरी पिडलं किंवा काही केलं बीट जरी टाक ट ना तरी त्याच जे म्हणजे टेस्ट आहे ना ती तशी लागते खातात.
हो हो हो हो हो
असं होऊन जात. हा चालेल काही माझे अ हो दहा मिनटं झाले.
ओके ओके ओके चालेल मग तुमचा हाच नंबर आहे, मी करू का तुम्हाला लगेच? ओके. ओके. चला बाय बाय बाय हम्